आवाज येतोय का ताई माझा? हा आवाज येतोय का माझा? हॅलो.
आवाज येतोय का ताई? बोला ना. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. आवाज येतोय का ताई?
हा येतोय.
हा बोला ना मी इकडणं हॅलो हॅलो करते हा. ह्या वर्षी काय पाऊस खूप ह्या वर्षीना पाऊस खूप कमी ये ताई.
हा कमी ये म्हणून तर
हो ना. सगळ्यांच्या शेतामध्ये लावलं गेलेलंय आणि सगळे वाट बघतायेत पावसाची.
हा. पावसाचीचं वाट बघतायेत पण पाऊस
हो ना खरंय
अजून काय अजून काय चालू ये. तुम्ही तिघ धुळ्याचे हाय का? हॅलो. हॅलो. हॅलो हॅलो.